साधाच की नाहीत का?
होय काय
हा म्हणजे मी मला न हा एक जणीचा पूर मिस कॉल होता ती म्हणे करू का कॉल आत्ता निघाल्यावर माझे थोडी चालू आहे त्यांच्याशी दोन कॉल झालं त्यांच झालं की तुम्हाला कळवते
अह ह हा दिवसभर आता तुम्ही बिझी
हा मग काय
होय काय नाही? संध्याकाळी पाच सहा वाजेप अजून कॉल वरच बोलत बसायचा आता
करेन मग काय स्वयंपाकाचा टाइमिंग होवूसपर्यंत
होय काय करायचं मग?
हा मग काय म्हणून तर चालय. नसते आवडत तर बोललंही नसतं.
चालू असते.
आम्ही काय याला बोल नाही तर त्याला बोल मावशीला कर. मावस बहीनीला कर कोणाला तरी हा.
ते तरी हायच आमच्यात पण कोण पान्याला येईल तेज्या सकट प्रत्येक पाच दहा मिनिट तर अशी ज्यात्यातच, पाच मिनट तर जात्याच. बोलायचं. होय दिवस सगळा जातोय बोलण्यात एक-एकदा बोलून बोलून तोंड दुखतयं.
हं हं.
अस होतंय. काय करणार मग?
हम्म.
मुलं सुट्टीला गेली नाहीत?
सोबतच गेले होते आठ दिवस राहिलो आणि परत आलो.
ह, ह, कोणत माहेर.
इथे ओझर नाही का नाशिक जवळचं?
हा हा हा तिथेच आहे का मग?
हो नाशिकच्या जवळचं ओझर आहे.
हम्म हम्म मग लगेचच आला वाटत दोन दिवसात.
हा मईची क्लास चालू होते ना क्लासला सुट्
हम्म हम्म आता मुलं मोठी झाली की राहायला मिळतं नाही.
हो माझा छोटा आहे ना तो पण तालमीत जातो त्याची पण तालमीची क्लास चालू होती. हा म ते त्याच्या मुळ मग ते हा म्हणजे म त्याला पण आठ दिवस गॅप गेला. हीचा पण कॉम्पुटर क्लासचा आठ दिवस गॅप गेला सुट्ट्या नव्हत्या तरी गेलो आम्ही नि बोल.
होय.
हा. जाऊद्या आता आठ दिवस बरं वाटतं त्याच्या पेक्षा जास्त पोरांना सु
होय एवढ्या दिवस गॅप पडतय म खूपच दिवस होत्यात न समजत नाही
हा ना
शिकवलेल वगैरे
हं
अभ्यासाच काय मनतात करतात अभ्यास आपला आपूण
नाही ट्युशन लावलेलय दोघांना
अं, हं, हं, हं आमची तर ट्युशन लावली की तिथं जाऊन होमवर्क करायचा.
नाही आमचा होम नाही नाही होम वर्क घरी करतो. आणि ट्युशनला ट्युशनचाच अभ्यास असतो
हा हा मी क्लासच बंद करून टाकला तिजा मग हं हं आता ग स्कूल चा अभ्यास क्लास मध्ये जाऊन कराय लागल्यावर उपयोग काय मग
नाही ना काहीच उपयोग नाही ना आमचं माहितेय का आमच्या आमच्या क्लासच्या टीचरेना असं स्कूलचा अभ्यास घरीच करायला लावतात आणि स टू अ क्लासचा अभ्यास वेगळा घेतात मस्त हो एक्स्ट्रा घेतात आणि जर केला नाही न तर चांगलं झोडतात माहितेय का त्याच्यामुळे मुलय ना स्कूलचा अभ्यास घरीच करतात आणि ट्युशन मध्ये ट्युशनचाच अभ्यास करतात
हितं सर्रास सगळ्या क्लास मध्ये काय करतात स्कूलचाच होमवर्क क्लास मध्ये कम- - कंप्लीट करून घेतात मुलांचा
मग ते काय आपल्याला करून नाही घेता येत का घरी
हा तेच मनतेय मग मग क्लासला जाऊन आणि एवढे पैसे भरून उपयोग काय क्लासची पण फी भरायची. शाळेची पण फी भरायची. ची म्हणजे अशी बाहेर अकॅडमी वगैरे लावली तर अ जास्त आहे अठरा हजार वीस हजार वर्षाची होय होय
आठवीच्या मुलांची वाफ खूप हाय जास्त मग. आमच्याकडे एवढे नाहीये आमच्याकडे बा
मना इथे जास्त आहे. आता माझाच मुलगा एलकेजीलाय बावीस हजार फी आहे त्याला वर्षाची.
स्कूल ची ना अअ अनी मोठी? मोठ्या मुलीची कितीय?
तीस हजार ये राधाबाई शिंदेला येते. होय होय नाही आता तिलाच स्टेट बोर्ड ला घातलाय मी पाचवी पर्यन सिबिएसी बोर्ड होता. पण आता स्टेट बोर्ड ला घातलंय मं परत तिला तेवढा अभ्यास पण अभ्यास पण झेपेना अन तिला ऍडमिशन भेटल नाही ओ. जवळ हीत स्कूल नव्हत्या ना. त्यामुळं सिबिएसीला एडमिशन मिळाल नाही मुलगा सिबिएसीलाय. अणि मुलगी स्टेट बोर्डलाय.
हा हा. माझे दोघ सिबिएसी लाच ये. मोठी सिबिएसी त झाली. छोटा आहे आता आठवी ला सीबीएसई ला अ आमच्याकडे फीज आहे एवढी नाही प्रमाणात आहे काय, आता वीस एक वीस वीस हजार ये?? झो हम्म अणि ट्युशनची फी ट्युशन ची बारा तेरा हजार ये.
हम्म हम्म मी मुलगीला नाहीच राहू दे म्हटल, मग तर एवढ्या चांगल्या शाळेत नि घालायचं, फी इतक्या भरायच्या परत अनी ट्युशनला आणि एवढे अणि ऑदर ऍक्टिव्हटीजला त्यांचे वेगळे च आहो खर्च.
हो तुम्ही लावलेत का ऑदर ऍक्टिव्हटीज?
नई स्कूल मधेच असतात ते दर फ्रायडे ला नोट? टाइम टेबल डे असतोय. तेव्हा इत इतर ऑदर ऍक्टिव्हिटी तेच घेतात त्यांनी
अ हो का
हम्म हम्म आणि स्पोर्ट्स तर महिनाभर असतात पूर्ण डिसेंबर महिना पूर्ण सगळे स्पोर्ट्सच घेतात स्पोर्ट्स ऍक्टिव्हटी असं असतय. मुलगा हो. मुलगी पण हुशारए. पण आता करणं झाल्या अभ्यास मोठे होईल तसे अभ्यास करना झालेत.
ते असंच होतं मोठे मोठे झाले की त्यांना काय क
काय होतं काय कळत नाही लहान असतात तोपर्यंत सगळं करतात. आता मुलगा युकेजीला आहे तर फाईव्ह पर् टेबल्स वगैरे सगळे येतात बघा त्याला.
होय ना
होय होय सी बी एस हाय त्यामुळ करूनच घेतात आहो. खूप पोर्शन फास्ट अस ते त्यांच
हं ह
हम्म पण मुलगी नाही तस. ती स्लो सगळं हू हू हू
ते असय एकेकाचं वेगळ हम्म
करत होती अता ते लॉकडाऊन पासून हा झाल्यापासून कसं तिच्याकडे एवढं जास्त मला वेळ देता आला नाही ना. त्यामुळे जरा गणित वगैरे कच च झालंय आता परत म्हटलं आता घ्यायचं. आता पुढच्या वर्षीपासून परत चालू करायचं. आता कस मुलगा मोठा झालाय चाल ते मग दोघांच एकदम घेत तिथलं तर म तिला लावलेला मी क्लासपण पण नाही मो तीला यावर्षी सातवीला बंद केला मग लावायल लागणार खरं आठवीपासून परत पण आपल्याला एवढी इंग्लिश जमत नाही ओ
हो द
तुम्ही पण घरीच असताय काय?
हो घरीच असते मी पण माझं ना बिझनेस आहे. तो करते मी छोटा. माझं मनुक्याच ए काळा काळे मनुच हे ना
हं हं
ते विकते मी म्हणजे, घरगुतीच तयार करतो, आणि घरगुतीच विकतो.
होय मग तुमच्या तिकडे काय भा हा वगैरे पण नसतील खरं
आहे ना बागा आहेत, ना इकडे द्राक्षाच्या.
आहेत
हो
होय
मग घरच्याच द्राक्ष घरच्याच द्राक्ष बागांमधून तयार करतो आणि अन घरगुतीच विकतो असं
होय हुं हुं म्हणजे, दिवसभर तरी बिझीच म्हणायचं. तुम्ही एवढ्या व्यापातन आणि करताय
अहो मग बरंय मग काय थोडसं चालु असतं जास्त अ प्रॉब्लम टाईमपास वेळ, वेळ पण, बिझी रा तुमच आणतो थोडसं तेवडच
हाहा हा मग, तिथल्या तिथच तुम्ही देताय.
हो स्थानिक नाही तसं नाही कोणी ऑनलाईन मागीतलं तर ऑनलाईन पण देते ना कुरीयर ने वगैरे
व्हय काय, हं हं कसा दर आहे म?
स येऊ माझ्याकडे आत्ता चारशे रूपये ए मार्केट मध्ये सहा साडेपाचशे ए
होय हम्म हम्म
चारशे
चारशे रुपये किलो
हं
हं हं आता आम्हाला वगैरे पाहिजे असेल तर
मं कुरियर कू हो कुरियर नि पाठवता येईल ना किंवा मंग असा तुम्हाला जर आता कोल्हापूर गाडी असं नई इतुन त बस ने पण टाकू शकते मी.
हाँ हाँ
हं डायरेक्ट हो बसने तर उलट इजी होत कुरियर पेक्षा सपोज जर मं माज्या येथे चौकशी करल? आणि कोल्हापूर बस असेल तर पाठवून देईल मी बसने.
व्हय काय बर बर चालतंय
बस बस हो बसने ना बसने पा अ चार्च कमी लागतात. कुरियरने जास्त लागतात ह कुरिअर कुरियरने किलोवर चार्जेस घेताना मनुक्याचे सगळ्याच गोष्टींचे हाँ त हा तसं बसनी हा बसनी ते लोक
ते बेदाणेच ना?
हो हो हो पण काळे बर का काळे हं.
काळे उलट जास्त पौष् ते का असतं म्हणतात.
हो हो काळे जास्त पौष्टिक असतात.
तिच की म्हणजे रात्री भिजत घालून वगैरे पण मुलांना म कमीत कमी तुम्हाला एक किलोची ऑर्डर हवी काय?
हा नई तुम्हाला पण परवडलं पाहिजे ना ते मागवायला कुरिअरचा खर्च जास्त येणार असल त एकच परवडल ना घ्यायला.
हा हा
एक किंवा दोन कारण तुम्हीच विचार करा ना कुरिअर लागणार असेल चार्जेस तर अस्स मगते आ अर्धा अर्धा घेऊन काय परवड कुरिअर वाले हा एक किलोचा चार
ऑर्डर करायची म्हटलं तर कम कमीत कमी एक किलो तर करालाच पाहिजे वो परवडायलाच पाहिजे की म्हणून म्हटलं ठीक आहे चालतय आम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला सांगते. कॉल करून आम्हाला कुरिअर च एस टी न किंवा तिला तरी चाललेल मग
हां
ते कस ग पण भिजत घालूनच खायला लागतात वाटतं शक्यतो.
तसं काही नाही असं कोरडे खाल्ले तरी चालत ज्याला चालेल तसं कोणी कोणी? भिजत घालून पण हा असं काही नाही ते बिया वाले नाही माझ्याकडे? बीना बियाची बीवाले ना एवढे नाही चालत. आओ बीवाले रक्तवाढीसाठी, हे काहीतरी ना वेगळं आजारांवर आजारांवर चालतात ती वाले
बरं बर चालतंय, ठीक आहे परत करते तुम्हाला लगेच कॉल.
हो हो चालेल.